हॅलो हा मॅम हा नमस्कार मी प ऋतूजा बोलते.
हो आब अ मजेतय.
हॅलो. हा बोला आवाज येतोय ना.
हो येतोय ना.
हां बोला.
हो काय करताय झाली काम?
हो झाली ना तुमची?
हो आ आमची काय चालूच हाय दिवसभर, अ तुम्ही तुमचा आजचा दिवस कसा गेला ताई.
हो छान गेला ना तुमचा.
हो एकदम मजेत पाऊस काय म्हणतो तिकडे. हो तिकडे आहे पण इतका पण नाही अस,
हम्म हम् बाकी मग.
तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं ताई.
मी अ मी असते माझी बहीण असती, ब्रदर एक हाय आणि मॉम डॅड.
हो आमच्या पण नाही माझे मिस्टर, म्हणजे आणि आम्ही चौघ असतो दोन मुलं.
हम् हम्
ह् आणि आणखी काय करता बाकी तुम्ही,
आणि काय नाही मी सध्या कॉलेज करते.
कॉलेज ओके ओके स्टुडंट आहात.
हो स्टुडंट हाय.
हा कोणत्या ईयरला मी डॉक्टर ए.
डॉक्टर आहे काय हम् हम्म कुठे राहता ता तुम्ही, हो सेकंड ईअरला.
आम्ही पुण्यात असतो.
हम् हम
तुमच्या गावाकडे काय प्रसिद्ध हाय.
अ मी कोल्हापूरची हाय.
कोल्हापूरची मिसळ, हा आणि शाहू महाराज्यांच ते
हम्म हो.
अ कनेरी चा मट.
हो.
तिकडे ना रंगकाळा बरोबर. हो हो आमची पण तीच साईड येती नाशिकला. नाशिक तिकड. नाही कोल्हापूरला मी आले नाही पण माझ्या फ्रेंड आहेत ना.
हम् हम्.
तर त्याच्यामुळे मला माहिती आहे.
ह हां.
हा आणि, बाकी काय फेमस आहे कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूरमध्ये फेमस, फेमस आता म्हणजे कशा टाइ कश म्हणजे कसं पाहिजे नक्की फेमस तुम्हाला.
हम्म म्हणजे एखादा किल्ला. एखाद्या ठिकाण पन्हाळा.
हा
रंकाळा पन्हाळा.
रंका हा रंकाळा हे अस एक म्हणजे फिरण्याच वगैरे ठिकाण येत असं
हो हो आणि तुम तुमच्या भागातील खाद्यपदार्थ मिसाळ. तांबडा पांढरा रस्सा.
हा हेच तुमच्याकडे काय हाय फेमस.
आमच्याकडे हेच आहे मिसळ. फेमस वडापाव हेच फेमस आहे.
हा हा
बाकी काय म्हणतात.
काय नाही निवांत तुम्ही,
निवांत आवली घरची कामे.
हो हो.
ह हा तुम्ही आ न्यूज बघता.
न्यूज हो बघ
हम हम हो बघते ना.
हम्म हम्
आणि सु सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळे एकत्र काय करता.
सुटच्या दिवशी का नाही टाइम स्पेंड करतो एकमेकांसोबत.
ह हा आम्ही फिरायला जातो मुलांसोबत. गा बा बागेत जातो.
हम् हम्म.
नाहीतर द आपल्या दगडूशी हलवाई गणपती आहे तिकडे जातो. मेट्रोने मेट्रोमध्ये त्यांना मजा वाटते ना छोट्या मुलांला. बघायला वगैरे मग तिकडे प्रवास करतो. हो.
हा हा.
आणि मग काय त्यांच्या बरोबर गेम खेळतो मुलांबरोबर.
हम् ह.
कधी फिरायला बाहेर जातो.
अच्छा अच्छा.
आणि नाहीत आमच्या इकडे जोगेश्वरीची मिसळ फार प्रसिद्ध आहे.
हो.
हा आपले रतन टाटा साहेब आहे ना टाटा मोटर्सचे.
हम् हम्म.
ते रटन टाटाच तिथे श्रद्धा त्यांनी ते फोटोज लावलेले तिथे सर्व जोगेश्वरीचे मिसळ मध्ये ते त्यांना खूप मानतात ना आणि आम्ही सर्व रतन टाटनला खूप मानतो.
हम् हम हम.
तर मग जोगे जोगेश्वरीची मिसळ खायला जातो.
हा हा.
आणि तुम्हाला कोणता सण आवडतो.
सन गणपती.
गणपती बऱ्याच जणांना तेच आवडतं.
हो तुम्हाला.
अं दिवाळी गणपती सर्वच सण आवडतात कारण की ते ऋतनुसार वेगवेगळे सण येतात त्याच्यानुसार आहार बदलतो मग आहार बदलला का ते आप आपल्याला हितकर असतं ना ते सनांतून. आणि सणांतून सर्वजण एकत्र येतात.
हो.
सामाजिक भावना जपल्या जातात
हो
कुटुंब एकत्र आल्यामुळे सर्वांसोबत वेळ देता येतो च आपल्या मुलांना नातेसंबंध काय असत त सर्व माहिती होते ना या सणांमधूनच माहिती होते
हम्म
काय म्हणताय आणखी
काय नाही बाकी निवांत तुम्ही कसे आहे
हो मजेत आहे आम्ही आणि आजकाल काही वेळच मिळत नाही मोबाईल मुळे ते मुलांना सगळीकडे हा आणि काय मग मी काय करते मुलांना अ काही ना काही क्राफ्ट देते आर्ट देत आर्ट अँड क्राफ्ट काही ना काही टाइमपास करायला देते का जेणेकरून मुलं मोबाईल मधी खेळत नाही बसू दिवसभर स्क्रीन टायमिंग कमी करून टाकते
ह, ह
आणि आज काय सकाळी ना दिवसभर काम होती काम कंम्प्लीट केलं तुम्हाला कॉल केला
हां
हं तुमच्या लहानपणी कोणता सण आवडायचा?
लहानपणी दिवाळी मे मध्ये
मला तर नागपंचमी आवडायचं
ह, ह
झोका खेळायला भेटायचं झो का झोका बांधायचे ना गावाकडे गेल्यावर आम्हाला गावाकडचं जीवन माहितीच नव्हतं नागपंचमीला गावाकडं जायचं
म्हणजे तुम्ही तिथेच राहताय का म्हणजे लहानपणापासून पुण्यामध्ये
नाही मी माझ्या पप्पांची ट्रान्सफर व्हायची ना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो
ह, ह, ह
हम्म आणि मंग गावाकडे गेल्यावर खूप मजा वाटायची आम्हाला ते झोका वगैरे बांधायचे झाडाला
सोशल मीडियामुळे जास्त मुलांना वगैरे असं खेळांची आवडच नाही मोबाईल मूळ
इकड ते वारूळ बनायचे ना छोटे असे मोठे, मोठे वारूळ ते, ते ब कसे बनवत असतील विचार करायचे मुंग्या काय?
तेच ना आम्ही जास्त नागपंचमी वगैरे हे जास्त म्हणजे मला नाही माहिती म्हणजे लहानपणापासून आम्ही इकडं गावी असतं ना तर नाही माहित एवढं काय
ह, ह आणखी काय करता तुम्ही बाकी कॉलेजच जीवन कसंय आहे तुमच्या
असच छान सुरुय
काय काय असतं तुमच्या कॉलेजमध्ये फेस्टिव्हलस् वगैरे
हो भरपूर असतात आमची युनिव्हर्सिटी मुंबई आहे ना तर जास्त असं फेस्टिवल व ग म्हणजे कार्यक्रम घेतले जातात कॉलेजमध्ये
हो, हो कॉलेज मध्ये काय, काय फेस्टिवल असतात तरी
असतात भरपूर ट्रॅडिशनल डे वगैरे वगैरे नसतात आता कॉलेजला ट्रॅडिशनल डे लाईक हो गेटटुगे
घेता ना
हो कंम्पलसरीच असते ना ते आता
हां गॅदरिंग मध्ये
हो गॅदरिंगमध्ये आत्ताच झालं म्हणजे थोडया दिवस म्हणजे आय थिंक काहीतरी नेक्स्ट म म्हणजे झाले आता थोडे अं तीन-चार मंंथ वगैरे झाले होते हां हो असते
मग साडी डे वगैरे असतो ना साडी
असतो असतो ना आता फेशर्स चा आहे आता लाईक नाही का मुलींसाठी असं फेशर्स पार्टी वगैरे ठेवली जाते.
हा हा फ्रेशर्स पार्टी बरोबर.
हम्म
हम्म
ते आहे आता तर आता गणपती आले ना आता आलेच सण सगळे
हां हां जे नवीन स्टुडंट घेता येतात त्यांच तुम्ही इंट्रोड्युस करता
हां तेच ना त्यालाच फ्रेशर्स असं बोलतात ना फ्रेशर्स पार्टी असते माहितेय हां तसं त्या टाईप
हां
तेच ना बाकी
बाकी काय नाही लहानपणी कोणते पदार्थ खायचे आवडीचे.
पनीर असं काय नाय आवडीचं वगैरे.
हम असं काही नाही. ठीक आहे. आम्ही शाळेजवळचे त्रिकोणी समोसे.
हम्म
गुलाबजाम, पोंगळ्या, चिंच भरपूर
ह
काय काय करायचं उद्योग.
लहानपणी हे वेगळंच असते.
हा पण आज आजकालच्या मुलांना लहानपण मिळतच नाहीये.
नाही नाही तेच ना सोशल मीडिया मुळे जास्त मोबाईलच युज करतात की लोक त्यामुळ त्यांना ज्या आधी जे होतं ना ते आता काहीच माहित ना
हम्म आता डिजिटल मार्केटिंग वाढलेय सर्व डिजिटल मध्ये हा, हा, ए आय शी रिलेटेड हो. ऑनलाईन खरेदी मोबाईल खूप खूपच गरजेच आहे आता मोबाईल ऑनलाईन वगैरे जितकं तोटे पण आहे ते फायदे पण
फायदे पण आहेत. पण आप आपल्याकड पण असते ना बाबा आपण कुठलं चांगलं घ्यावं किंवा काय करावं.
हो बरोबर.
असं त्यामुळे मोबाईल पण चांगला नाही असं नाही. पण आपल्यावर डिपेंड असतं आपण कसं युज करायचं किंवा काय.
हो ऐक हम्म आणि काही तुम्ही काय आणखी काय करता.
आणखी सध्या आता माझं हे सुर आहे, नंतर मला आता जॉब पण बघायचंय.
हम् हम
अ
ओक आणि पुस्तक
हा पुस्तक हो वाचते ना पुस्तक. तुम्ही कोणतं वाचले की नाही?
मी हो खूप वाचले मृत्युंजय, शिवाजी सावंतचे. बटाट्याची चाळ, पु. ल देशपांडे ची... छावा, पानिपत खूप... सारे वाचते मी पुस्तकं.
तुम्हाला आवडतात की काय?
आणि तुमच्याकडचं शेतीची कामं सुरु झाली?
अ... हो इकडे झाली ना
काय असतं तिकडे... तुमच्या इकडे, कोल्हापूर साईडला जास्त
इकडं... म्हणजे, आत्ता ह्या सीझनला तरी... लोकं असं भात पेरणी करतात... माहती आहे ना तुम्हाला?
हो... आता भात पेरणी... हा... आता भात पेरणी सुरू झाली तरी पण... पंधरा दिवस... उशीरच झालाय... शेतकऱ्यांना, भात पेरणी सुरू करायला
झालेय ना... दहा मिनिटं... म्हणजे
हं हं... ओके... तुमच्याशी बोलून... छान वाटलं, ओके
हो... थँक यू. हा चालेल